हा बोला,
हा तेच ते कुंदापूरला ना, आमचे पण मामांचे का रिलेटिव्ह राहत होते, मग अे कटच झाला फोन,
किती मिनिटं झालते,
दहा मिनटं झाली की,
हम बारा मिनिटं झालं, असतील म्हणून कट झालंय तेे, अ सातशे पंच्यातर, तर पंचवीस मिनिटं झाल्यात काय?
हा त्याविषयी बहुते एक बोलायच नाही, असं काहीत नाही आहे वाटत?
बर बर,
म्हणजे कुंदापूरला ना, असं खूप असं डोंगरा भाग आणि झाड
नाही नाही नाही नाही, कुंदापूरला तसं काय नाही आहे कुंदापूरला समुद्र आहे.
होय काय?
जगलं आहेत तिकडं.
हम्म हा म्हणजे जाताना अस, रस्ता दिसत नाही, मम्मी एकदा म्हणत होती माझी एकदम
आता तुम्ही बेळगाव सोडून पुढे जर गेला, जंगलच दिस च तुम्हाला रस्त्यावर जास्तीत जास्त रात्रीच रस्त्यावर येन अ अलाऊड नाही तिथं बाईक वरून वगैरे जाणं. प्राणी रस्त्यांवर त्यात फिरत असत्यात.
हम्म हम्म तिकडची हवा पण एकदम अशी थंडय.
थंडय आहे छान वातावरण आहे.
होय.
आणि हे की वातावरणच मस्त आहे तिथं
होय मला पण चार मामा सक्के. बेळगावला चा चार मामा यत ओ मला पणं. ते सगळे बेळगावलाच असतात म्हंजे अशी मोठ्ठी फॅमिलीय. अ एकत्र अशी फॅमिली असली की छान वाटतंय!
आमचं पण एकत्रच होत जस आजी वारली जस छोटा मामा बेंगलुरला गेला, मा बा थोरला मामा वारला. थोरली मम्मी चिकोडीत राहत्या. आज्जा मावशीकडे राहत्यात अ कधी आमच्या च्याकडे येत्यात.
मग स म्हणजे एक मामा इंजिनिअर म बाकीचे मामा मग काय करतात?
अच्छा. पास्ता केलोय मी पास्त्यासाठी भांडा या लागलीत दोघ.
होय का? दोंघ पण लहानच भांडणं नव्हतंच.
होय तो म्हणतोय मला पाहिजे ती म्हणत्या मला पाहिजे, तिच्या प्लेट मध्ये अजून हाय.
हां. ह लहान मुलांचं तसंच हम्म. मी पणा काय नाय आम्ही पण आता दोघंच असतोय इथं म्हण ते सासू सासरे गावी असतात मगं, ते आधून मधून कधीतरी येत असतात. मग कस दोघंच असल की असं गमत नाही. माहेरी कस एकत्र घरानं होत, जरा म्हंजे असं हे वाटायचं ना छान वाटायचं.
एक मिनिटं मुलगी रडाला माझी.
चालेल चालेल.